हा काय जेवण झालं का?
झालं
हो झालं की
हम्म
काय करताय?
काही नाही आता जेवण करून जरा गरम होतय नी माय जरा बसते की
हा हा हा.
तुम्ही सैपाक काय
बसले टीवी बघत आणि काय उन्हाळ्याचं फराळ आवरल?
हो जानार ना पारावर पापड वगैरे केले नागलीचे, तांदळाचे.
हा हा हा
हा काही उपवा हो शेवया केल्या आहेत काही उपवासाचे पदार्थ केलेत मिरची मसाला केला आहे मुलांना सुट्या आहेत मुलं पण खात त्रास देता चालू असतय की? ना चालू होते सद्या हम्म
कुठे बाहेर फिरायला गेलं नाही का मुलांना घेऊन?
हा फिरायला ना गेलो होतो ना आम्ही सगळे हे गावला म्हणून महाराष्ट्रामध्येच ये गजानन महाराजांचे छान आहे ते नमस्कार.
आनंदसागर ला
हम्म आनंद सागर तुम्ही गेलाय का तिथे?
मी आनंदसागरला नाही गेल शेगावला गेले होते.
हो का
हम्म
ते पाम बघण्या सारखे मस्त पर्यटन स्थळ आणि मुलांसाठी पण परफेक्ट य देव स्थान फार सौंदर्य भारतामध्ये नंबर वन ला य ते देवस्थान स्वच्छतेच्या बाबतीत बाबतीत जय आवाज कमी कर सर्व गोष्टींमध्ये एकदम छान आवडतं मला तो
मी अक्कलकोट ला गेले होते पर हा अकलकोट पंढपूर
हो का हा हा हा हा का अक्कलकोट ला कस ये हे मला सा थांबू शकता का? आणि कुझो बाजार
थांचा मंदिर हम्म, तिथं पण चांगलं आहे. प्रसाद वगैरे असतोय सेवा कर त्यात मनसोळकी चल हम्म पंढर पूर मध्ये पण तसचं.
हो ना. हां पंढरपूरलाही गर्दी असते, हा हा.
पायदर्शनला आ चरण दर्शन ला उभारलेलो रांगेत. संध्याकाळी सातला उभारलेलो रात्री अकराला नंबर आला.
बाप्पा बा. हा हा पर पुढं जरा दिन काय मा
गर्दी भरपूर आहेत.
नाही मी अर्धी स्वस् .
हो
एक मिनिटं डोकं पण टेकवून देत नाही, हात लावून देतात
हां ना हो ना आता कायच कुटाय बगा काय पाऊस वगैरे झाला का तुमच्याकडे?
नाहीये पाऊस तुमच्याकडे?
आमच्याकडे हाला दोन वेळेस.
कुठल्या एरियामध्ये येताय तुम्ही?
इकडं आम्ही उत्तर महाराष्ट्रात येतो.
हां हां बरं
बाकी काय म
आवरलय आत्ता सगळं काम, बसलोय बघा म्हंटल कोण आहे का? कॉलला
होय का हा.
हं तुमचे किती झाले कॉल?
तुम्ही अ अक्कलकोट बद्दल मला जरा माहिती सांगा ना!
अक्कलकोट बद्दल काय सांगू आता.
तुम्ही इथे जाऊन आलायना?
होय.
कशाने गेला? किती दिवस राहिले?
बसने गेलो होतो. सांग सांगालीतन बसलेलो.
हं हं.
सांगलीतन अ सातला बसलेलो गाडीला, बसला. एकला पोचलो तिथं. मग तिथं दर्शन अ घेतलं, मग अ जेवले नंतर मग तिथन पंढरपूरला आलो. दोनला बसला बसलेलो तिथं पण दोन अडीचला, साडेपाचला पोहोचलो पंढरपूर मधे. रूम मध्ये सगळं ठेवलं बॅगा बिगा आणि मग दर्शनाला गेलो. सातला उभारलेलो अकराला नंबर आला पावणे अकरा तिथन येऊन आणि मग जेवलो, आणि मग झोपलो सकाळी मग ट्रेन न आमच्या गावी आलो. हम्म जाताना बसन गेलतो येताना ट्रेन न आलो.
अरे वा छान
हम्म.
चालेलम बोलू नंतर.